हॅलो, हा आवाज याय लागलाय.
होय
हा हा, काय करालय, हा हा येतोय येतोय.
हां
हा काय चाललंय?
काय नाही निवांत.
हा हा जेवण वगैरे
जेवण झालं की तुमचं?
नाही अजून आता जेवनार
हा हा काय चाललंय?
काय नाही बघा आहे निवतं तुमच्याकडे
आमच्याकडे पण निवात
पाऊस पडतोय?
पाऊस नाय आहे तुमच्याकडे नाय.
त नाही ऊन पडलय.
हा हा बाळ
बाळ आहे खेळत आहे तुमचं?
आमचा झोपला आहे.
झोपलाय काय हा हा लवकर झोपलाय.
सकाळी उठलाय लवकर त्यामुळं झोपलाय.
हा हा आणि टास्क झाले पूर्ण?
नाही ते सहा कॉल झालेत अजून चार कॉल बाकी आहेत
होय काय.
होय तुमचे? होय टोटल तीस आहेत.
माझा आत्ता तुम्हाला लावलेला चौथा.
हा हा
माझ हे कोण ओळखीच नसल्यामुळ कोणाला कॉल करायच अवघड होतय.
हा हा-
त्याच्यामु कुणाला कॉल कराय नाही आता तुमचं कसं काल ओळख झाल्यामुळ तुम्हाला लावलय परत आज.
हा हा
तेवढंच एक पाच जरी होतील पाच तरी करायचं म्हणून ते सात दिवसातच कमप्लीट करायचंय काय.
सात होय सात दिवस कमप्लीट करायचं आहे.
हा म्हणजे ते ग्रुप वर मेसेज केलात.
होय.
त्याच्यामुळ. आणि कोण ओळखीचे पण नाही सगळे अनोळखीच आहेत.
हां
त्याच्यामुळे ते टास्कच नाही कंप्लीट व्हायला आता तुम्हाला लाव. ला कॉलच होता अजून भरपूर आहेत माझे
मग माझे पण सहाच फक्त कंप्लीट झाल्या अजून बाकी व्यायच आहेत.
होय काय.
होय. आमच्या सगळ्या नातेवाईकांचं झालेत ना कम्प्लीट.
हा हा.
त्यांना कॉल लावता येत नाही मला परत.
कम्प्लीट झालं तर?
होय, कंप्लीट झालेत.
हा हा, म्हणजे त्यांचे तीसच्या तीस सगळे झालेत.
होय होय, तीस झाले. त्यासनी, त्यांना पेमेंट पण आले.
होय.
होय.
म्हणजे आता हे तीस कॉल पूर्ण झाल्यानंतरच आम्हाला पेमेंट येणार काय?
होय.
हा हा. मग आणि ते पहिलाच आहे ते ते, तर अजून भरपूर दिवस आहे सोडा.
ते साडेतीन महिने आहेत. रेकॉर्ड मराठी ट्रान्सलेशन आहे ते.
त्याच पेमेंट येणार की नाही?
ते पुढच्या महिन्यापासून, काहीतरी चालू करणार आहेत.
होय काय? हं. मग हे कॉलचं फक्त पूर्ण झालं की, येणार काय पेमेंट?
होय, ते पण लगेच येत नाहीत. थोडे दिवसानं येतात.
हा हा.
काय म आणि?
आणि काय नाही बघा. इकडं भरपूर ऊन पडलंय, पावसाळा आहे असं वाटायलाच नाही.
हा हा हा.
तुमच्याकडे?
इकडे पण ऊन, ऊन थोडे म्हणजे वातावरण आहे. पावसाचं पण थोडे ऊन येते.
हां हां.
थोडे पावसाचं वातावरण आहे.
होय, आमच्याकडे पण तसंच झालंय. पावसाळा आहे, असं या वर्षी वाटायलाच नाही. पावसा म्हणजे लेट करून चालू झालाय ना पाऊस आता जून चालू झाला तरी पण अजून तेवढा म्हणावा तेवढा पाऊस चालू व्हायला नाही.
हा हां. बाळ, खेळत आहे होय?
होय, खेळाय लागलाय बाहेर.
हा.
त्याच्या सोबत एकटा आहे, त्याच्याच वयाचा.
हा.
त्याच्यामुळं ते, दोघं खेळतात. आता कसं सुट्टीला सगळी गावाला गेल्या, त्याच्यामुळे कोण गल्लीत पोरं नाहीत. नाही तर ना सगळी असली की, सगळी मिळून खेळतात.
हा हा.
इथं कसं आमच्या घराजवळ, एक दत्त मंदिर आहे.
हां!
त्याच्या पुढे जागा आहे तिथे खेळत्यां सगळी. पण आता ते. ते असन्यामुळ सगळी गावाला गेल्यात, आता कोणच नाही ते दोघच झाल्यात आता.
हां हां!
आणि काय म्हणताय?
काय नाही निवांत.
हा हा!
बोला!
आणि काही कुठे बाहेर वगैरे जायला नाही?
नाही बाळ लहान असल्यामुळे, बाहेर वगैरे काय नाही.
हा हा! आणि तुमच्या ओळखीचं कोण आहे काय, म असं कॉल त्यांचं बोलायचं आहेत असं.
मला मगाशी, कोणाचा तरी कॉल आलता.
हा हा!
म ते त्यांचं पंचवीस कॉल कंप्लीट झाल्यात.
हा!
पाच कॉल राहिलेत. म तीन त्यांनी मला कॉल केलता तुमी बोलू शकाल का म्हणून.
हा हा!
म बघू आता थोड्या वेळानं करून.
हा चालतय की.
त्यांना.
म्हणजे एका लागोपाठ, असं केलं तर चालतय का फोन.
चालतेय ना, एका व्यक्तीला पाच कॉल होतात.
म्हणजे सलग अ म्हणजे दहा मिनिटं झालं की ठीवून परत त्यांनाच असं लावलं तर चालतय काय, विचाराया लागल्या.
चालतय चालतय.
हा हा! पण तेवढं पण काय बोलणार, हे पण हे होतय आहे ना.
होय!
त्याच्यामुळ ते अवघड व्हायां लागलय.
आपण दहा मिनटं कशाची तरी माहिती काढून हे कराय बोलायची व्होय.
आणि तुमचं खेडेगाव येते काय, असं हे आहे?
आमचं खेडेगावच की.
खेडेगाव येते का, हा हा!
होय राधानगरी साइड, ला येते ना ते होय. खेडे गावच हे.
हा हा! तुमच्याकडे पाऊस कसा असतोय, जास्त पडतय का तेवढंच कमी असते.
होय आमच्याकड पाऊस म्हणजे जास्त असतोय ना, आमच्या इकडे बा कीच काय नसतय शेतातलं.
हा हा हं हं!
फक्त हे चार महिने भाता भात अ हे हा होय बहा भात, शेंगदान, भुईमुग
हा.
आणि नाचना.
हा हा. तेवढंच येते काय?
होय होय.
मग बाकीचं काय पेरत नाही तुम्ही शेतामध्ये?
नाही नाही तेवढंच असतं फक्त.
हा हा पाऊस जास्त असल्यामुळं
हा तेवढंच.
हा हा मग शेत कसं तुमची जवळ आहेत का लांब आहेत?
जवळ थोडी जवळ आहेत थोडे लांब आहेत अस.
हा हा.
तुमची काय आहे का शेती?
आमचं पण आहे गावाकड आहे आम्ही इकड राहतोय. गावाकडे शेती वगैरे आहे इकडं नाही.
हा हा.
मग तिकडं लावलंय शेती सगळं तिकडं कोण जात नाही ना.
हम्म हम्.
मिस्टरांचा जॉब असल्यामुळं त्यांना जायचं यायचं होत नाही त्याच्यामुळे शेती सगळं लावलेत.
हा.
आमच्याकडे पण काय जास्त तेवढं पिकत नाही ऊस वगैरे येते ऊस जवारी तेवढे येते.
हा हा.
आहे तिकड शेत आहे पाणी पण आहे तिकडं. पण कसं तिथं थांबून सगळं करून घ्यायला पाहिजे ते होत नाही आता तिथं थांबून त्याच्यामुळे मग लावलेत. सगळ.
हा हा.
आता कोण पहिल्यासारखं शेतात जाऊन काम वगैरे करत नाही.
होय सगळे जॉबच करतात ना.
जॉबच करतात होय आणि पहिल्यासारखं आता शेतात कुणाला काम पण होत नाही.
होत नाही होय.
पण घरचं ते घरचंच असत.
हो इकडं आ आमच्या माहेरी सगळं पिकते आमच्याकडं म्हणजे आम्ही शक्यतो जास्त काय विकत. विकतच खातच नाही.
हा हा
माहेर कड खाय सगळं पिकतेंय आमचं म्हणजे शेंगा, मिरची, भात, ज्वारी. सोयाबीन मि सगळं घालतोय शेतामध्ये.
हा हा.
त्याच्यामुळे विकत काहीच ख्यायला लागत नाही.
हा.
पण आता पाऊसच व्यवस्थित पडला तरच पिकते नाही तर कुठं पिकते.
होय पाऊसच पाहिजे व्यवस्थित.
होय आता कस पाऊस पडला तर एकेदा पडतोयच एकेदा गेला की लवकर येतच नाही. पाऊस अस होते, त्याच्यामुळे मग पीक व्यवस्थित पिकत नाही.
होय बाकी काय मग आणि?
बाकी काय नाही बघा आहे निवांत. ते काम सगळं आवरडलं आता म्हणून बघितलं कोण फ्री असेल तर तुम्हाला कॉल केला. फ्री असेल तर लावतय ईल म्हणून.
हा हा
लावलं अजून भरपूर काॅल आहेत, बघते आता कोणतरी उचल मेसेज करून बघते. ते कोण उचलते की काय करते ते.
हा हा
त्याच्यात कोण ओळखीचं पण नाही हो, मग असं डायरेक्ट मेसेज करायचं पण बरोबर वाटत नाही ते
होय
ठेऊ काय मग दहा मिनटं झालेत.